बहुतेक ते लोड घ्यायला लागलेलं ग म्हणून
नाही नाही मध्ये आयेशा कॉल केलेली व्हॉइस कॉल असल्यामुळे ते लोड घेत होत
हा हा
ह मग ती पण करू का विचारत होती मी म्हणलं थांब एके हीजा होऊ दे मग तुला करायला सांगतो म्हणलं मग ते म्हणले माझेच हात झालेत ना
हा हा
तरी तुझे चांगले झाले आज पंधरा पर्यंत गेल ना
हा
हम् फक्त आलेले मिळून का आलेले गेलेले सगळे मिळून?
नाही आलेले गेलेले नाही माझंच माझेच आता बघ. अ, पाच झाल्यात, केलेले कॉल पाच आहेत, हा.
हा हा हा.
आणि आलेले तीन आहेत.
हा. तीन का? मग कालचे मी वगैरे केलेले पकडले नाहीस का?
हा ते कालचे नाही पकडले, आजचं एवढंच.
हा हां ह बरं मॅडमांचा मेसेज पडलाय? म तें गोल्डन कार्ड ज्यांच निघत नाही किंवा दिसत नई ऑनलाईन त्यांची नावे वगैरे टाका म्हणून
बर. हम् हम.
हम्म.
म्हणजे आभा कार्ड सोबत आता गोल्डन कार्डच पण हे करायला लागलेत का त्यानी?
होय, डबल-डबल. ह्म. असा. ह मला तर असं वाटतय की नई, कधी तर भागात असा कॅम्प लावावा क नाई, जोपर्यंत सगळे काम होत नहीं तोपर्यंत आठ दिवस त्या कॅम्पलाच ठेवावा आ मला, होय की नाही त्यांनी पण काळजी नई येतील ना, मग काढून घेऊन जातील.
कसं आहे आपणच फक्त त्यांच्या मागं लागण्यात पण हे नाही. कारण कसं झालंय आम्हालाच गरज लागलय, असं वाटायला लागलय.
होय की मग आमचं काम आहे म्हणून एक बरोबर आहे, पण
किती पाठ किती पाठीमाग लागतोय आपण त्यांच्या.
अजिबात देतच नाहीत, एक-एक जण तर आशे येत कि नई माहितीच देत नाहीत. आणि ते हे जे पण, आता ये यांचं नोंद घेताना पण तसच असतये. एक-एक जण माहितीच सांगत नाहीत, का कुणास ठाव, तीन महिने पूर्ण झाले तरी नाहीच, असं का? म्हणते मी.
काये
आणि परत यांना लाभ लवकर पाहिजे. परत लाभ लवकर पाहिजे आणि आमचे पैसे का आले नाहीत म्हणून दहा वेळा विचारतात.
हन आणि समजा म्हणजे आपल्याकडून जर डोस कार्ड भरायला, एक-दोन दिवस जरी वेळ झाला तर लगेच अंगणवाडी सेविकांनी विचारले, तुम्ही का नाही भरला? तुम्ही का नाही भरला?
हम्म. मग तेच कि म्हनते त म्हणजे आम्ही किती पण करा, झिरोच आहे.
मला तर एक-एकदा असं वाटतंय
हम्.
आता जन्मलेल्या बाळाच सुद्धा, गोल्डन कार्ड पटकन काढाव
ह ह.
आणि विषय संपवावा.
पण ते ज ऑनलाईन दिसल्या शिवाय काय गोल्डन कार्ड काढणार आहे म त्याला जनमताच, केवायसी कराया पाहिजे.
किती-किती त्या गोल्डन कार्डना डोकं फिरलंय.
आ हे आता आपल्याला कंटिन्युअसली राहणारच आहे, म्हणजे ऑनलाईन कामही राहणारच हयेत. म्हणजे ऍक्च्युली आता ही आपण रोजची सवय म्हणून
आपुला झोप म्हणून बघलं, हा आता आपण जेवढी आपली लोकसंख्या आहे ना? तेवढं संपून हा बाबा आपली गोल्डन कार्ड संपली, म्हणून आपण रिलॅक्स होतोय.
तोपर्यंत अनिक कायतरी येतंय.
कुणाच तरी नवीन म्हणजे रेशन कार्डात नाव लागलेलं असत त्यांच अपडेट झालेलं असत मग त्यांची परत काढायच.
होय
असं कुणाचच म्हणजे शंभर टक्के भाग कंप्लीट होत नाही गोल्डन कार्ड
होत नाही नाही होत आणि ते लागत. ते त्यामुं क नाही सारखं काढून घेतात हा म्हणजे ते आता अ सरकारी हॉस्पिटलमध्येध्ये का नाही ते लागणार आहे म्हणून एका नाही काय केला. त्या दिवशी अ आम काढून घेतला तिथं तिथंेत. ात त्यांनी आधार कार्ड वगैरे काढून घेतात परंतु आमच्याकडे देऊन काढून घ्यायला काय होत असेल म्हणते मी
ह आणि तेवढंच आपलं टार्गेट सुद्धा कम्प्लीट होतय ना दिवसाला जे आपल्याला दिलेय.
होय
ते सुद्धा आणि त्यांचं काम सुद्धा म्हणजे कवर होतय काय काय लोकांचं मनात आहे तेच कळत नाही नेमकं
ते मध्ये जरा ते बाहेरून येऊन लोक कोण पण आधार कार्ड घेतात फसवतात ते जा चांगलं हे झालंय ना व्हायरल
गोय खर कस आहे. अ जी आपली आयडेंटिटी आहे ती तर आपण
नाही पण ते आपण म्हणतोय ना प्रत्येकाच्या मनात तसा विश्वास बसेल हे नाहीच आहे.
मी तरी नवीन जॉईनिंग झालेल ना त्या वेळेला आपलं ऑर्डर लेटर मला आयडी सुद्धा नव्हती. आपण ज्या वळेला ट्रेनंगला गेलो त्यावेळे आय डी दिलाय आपल्याला
ह् होय.
जॉईनिंग लेटर घेऊन फिरत होतो मी ऑर्डर आपली
मग आमचं पण तसच झारत
काय काय म्हणजे भागात आपल्याला वेगवेगळे ल अनभतात आणि आता तरी काय? म्हणजे हे डेंग्यू आणि अतिसार ह्याच्यावर जास्त हो सर्वे करा. टेमीपॉस टाका प्रत्येकाच्या सिनटेक्स टाका.
तुमचा झाला का अतिसार आणि हे
अतिसारचा दीड महिना ह्या वेळे वाढवून दिलाय ना त्यामु दर शनिवारी पोठ हा एक वाजायच्या आत गेलाच पाहिजे.
तर शनिवारी काय आमचं रोजच आहे.
आमचं पण डेली आम्ही येऊन रोजची आमची डेली ज वीस पंचवीस घर होतात त्यामध्ये मुलं जेवढी होतात किंवा कोण आढळलं तर त्याला गोळ्या वगैरे देऊन. इथं येऊन हात धुण्याचा कार्यक्रम ओर एस प्रात्यक्षिक ते सगळ दावूनऊन परत आम्ही रजिस्टरला लो. पण आठवड्यातून एकदाच रिपोर्ट देणार आम्ही असं.
हम्म आमचं नाही आता आम्ही कसं अंगणवाडीत वगैरे लाभार्थ्यांना वगैरे बोलतो. मग ते हात धण्याची पद्धत वगैरे मग संंदमातांची सभा होते मग आ ार वगैरे कोणाच काय असेल तर ते बघतोय नंतर डेंगू के स सगळं म्हणजे कर आहे ते काय आपण एका घरात गेले की ते सगळे केले शोभ्यात बीपी शुगर चे लाभारथले. गोल्डन कार्ड आधार कार्ड म्हणजे फक्त असं फिक्सच काम करायचं म्हणले डेली म्हणजे अक्युरेट म्हणल्यावर एक पाच घरांचा परफेक्ट काम फक्त होऊ शकत. पण तस शक्यच नाही. कारण कस आहे ते सोडलं तर पुडं एचबी एन सी एचबी वाय सी ए एन सी भेट.
चार घरं सोडली कि पाचव्या घरात ते मिळतेस ना आपल्याला.
हा असं असतं ना म्हणजे फक्त पाच. कंपल्सरी करू शकत नाही. म्हणजे त्या गारबटलीच्या अशा तिकड म्हणत होते आम्हाला पाचचा डेलीचा सर्व अस दाखवायचाच म सांगितलय तोपर्यंत पुढ त्या भागात काय झालय किंवा एखाद काहीतरी म्हणून नंतर तर बाळाचा नवीन जन्म वगैरे हे काहीत असतेच कि मग तिथं जावा भेटा. त्या नाहीतर एाद्या एनसी ला घेऊन जावं लागते.
आणि प्रत्येक वेळेला आपण भागातच असतोय असं पण नाही आपल्या उपकेंद्राच्या मीटिंग वेगळ्या, आपल्या पीएससी च्या मीटिंग वेगळ्या. पण मातृ म्हणजे सभा घेतोय हा आणि ऑपरेशन पेशंट, एमसी सोबत जाय लागते डिलवर्हरीच्या वेळेला. मग ते परत आणि आपण आपल्या डेली रजिस्टरला लिहून ठेवायच की आज आज दिवसभरात आपण काय केलं.
होय.
आणि आता तरी ते स्पुटम सॅम्पल साठी आउटरीच हेल्थ कॅम्प. आउटरीच हेल्थ कॅम्प साठी मग पाच पाच आशांचा एक म्हणजे एकत्र पाच पाच आशांनी एकत्र यायचं कुठल्या तरी एका ठिकाणी मंदिर असू दे, असं मोठ मोठे हॉल वगैरे असू दे तिथ सीएचओ एनएम आणि एमपीडब्ल्यू. हे तिघजण बसणार आणि अशा म्हणजे प्रत्येक लाईन ला जाऊन इथं बीपी शुगर चा कॅम्प आहे. मोफत आहे तुम्ही जाऊन शेक करा मग त्यामध्ये नवीन पेशंट निघाले तर मग बीपी शुगरचे ते परत डायग्नोज करा.
हम् ह पण ते चांगलं आहे ना ते पण चांगलंच आहे उलट. म्हणजे त्या निमित्तानें बीपी शुगर म्हणले की येतात तर.
पण मी काय म्हणतोय ज्या दिवशी आम्हाला ते लावतय ना काम.
हम्.
म्हणजे ज्या दिवशी आमचा आउटरीच कॅम्प असतोय, त्या दिवशी तर बाबा आपल्याला म्हणजे गोल्डन कार्ड किंवा आभा कार्डच्या बाबतीत मुभा मिळायला पाहिजे.
होय.
यांचं काय आता बघ दहा वाजता जर आउटरीच आमच जर टायपिंग असलं, तर पेशंट क्हवर होऊन. ए एन एम एम पीडब्ल्यू सोबत परत सब सेंटरमध्ये जाऊन त्यांच सगळं सामान तिथ ठेून अशाानं मग परत भागात जायचं. मग परत काढ मग एक वाजाच्या आत रिपोर्ट द्यायचा. मग दहा वाजता गेल्यानंतर बारालाच कॅमप संपेला असं नाही. कधी लाभार वाढले तर मग कॅम्पला पण वेळ होणार मग काढायचे कधी कारड.
होय.
असं पण विषय आहे नइ आणि एकाद दुसरा आकडा जर कमी गेला पंचवीस रज कार्डांच आहे तेवीस जरी गेला बावीस एकवीस जरी गेला तर कमी का कशामुळ झाली. असं हे आणि लेखी द्यायचं.
बापरे!
हे मग एवढं म्हणजे करेक्टफुल मग म काय म्हणजे मी म्हणजे असं बाकीच्या आशा पण काय म्हणतात. हा आम्हाला तुम्ही बोलवायला सांगताय तुम्ही म्हणजे अधिकारी आहे तुम्ही प्रत्येकांच्या घरी जाऊ शकत नाही. आम्ही बोलवून देतो. पण लाभार्थी गोळा झाल्यानंतर तुम्ही आम्हाला सूट द्या किंवा त्याच लाभारथ तर आम्ही आभा कार्ड गोल्डन कार्ड काढून घेतो त्या लाभार्थ्यांना बी पी बी पी शुगर सोबत हा तिथं हे कार्ड पण काढणार आहेत आणि तिथं या. मग जेणेकरून ते पण आमचं काम होईल हे पण काम होईल आणि सिस्टर ए म्हणजे सिस्टरांना सी एच ओ मॅडमांना सुद्धा बीपी शुगरचे नवीन पेशंट भेटतील.
होय ते मे ऑन ट्रीटमेंट भरताय का?
होय ऑन ट्रीटमेंच.
हम्म स्क्रीनिंग
स्क्रिनिंग सी एच ओ मॅडम
होय.
हम्म आणि म्हणजे आता तर हे दोन तीन महिने आपण जे सी बॅक भरतोय ना ते अधून मधून कुणाचं पण बोलावणार रजिस्टर चेक करणार
नाही आमचा चेक केल्याशिवाय आमच चेक केल्याशिवाय सहीच देत नाही.
नाही एवढे दिवस आमच्यात असं करत नव्हती पण एक एक अशा आता काय कराय लागल्यात अ सी बॅक भरत नाही पण भरून द्यायच म्हणजे फक्त वाव चर वर भरून द्यायच मग ते साडेसातशे पण आठशे पण नऊशे पण
बापरे आहे आमचं ते तेवढं नसतय.
हा पंचेचाळीस टार्गेट आहे ह आम्हाला पं पंचेचाळीसचं टार्गेट आय.
हम्म
त्यामधनच
मग सातशे आठशे भरून मग वर्षभर काय करताय?
वर्षभर मग ते सहा महिन्यानंतर परत आणि येतच ना आणि ज्यांची लोकसंख्या नाय नाय ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांनीच भरतात ग म्हणजे कसं अठराशे अठराशे लोकसंख्या असलेल्या पण अशा आहेत आमच्यात
बरं बर दुसरा कॉल करतेस का?
हा.